हॅलो.
हा येते कळत आवाज.
हॅलो.
हा. हां माझा आवाज येतोय, हॅलो. हॅलो.
माजा येतोय की नाही.
हा तुमचा थोडा थोडा मधी मधी कट होतोय.
ह. हे तर अच्छा करतोय नेटवर्क इश्यू असेल ते.
हा.
हम्म.
झालं का जेवण मग तुमचं.
हो आत्ताच झालं जेवण.
ह.
जेवण झालं आणि सोप वगैरे खाल्ली.
अच्छा.
कस
मी पण जेऊन झोपले होते ते थोडस हो मगाशीच झालं.
अच्छा.
हां. टी व्ही वगैरे बघत होते म्हटलं उद्या तुम्हाला वेळ असतात तर मग आता आहे तर मग घेऊया असं.
हम्म हम्म.
ह् बाकी मग तुमचं स्टडी टाइम उद्या संध्याकाळी असेल बहुतेक.
अ.
स्टडी टाइम संध्याकाळ असेल म्हटलं.
नाही नाही आता झोपणार नाही आता लगेच बसणारे दीपिकाचा आता एक मेसेज आला तुच्या्याशी बोलून घे ती बोर होते काय म्हणते बघून घेतो आणि लगेच बस झोपत नसतो मी दुपारी.
हो का?
हा काल आता काल झोपायच रिझन ते डॅम ड्युटी असल्यामुळे. थोडंस हे होतो थकल्यासारखं वाटत होत म्हणून फ्रेश नव्हतो. म्हणून म्हटलं झोपा आज काहीच नाही करायचं म्हटलं.
असं पण तुमच रोज ड्युटी असल्यामु झोप होत अस
नाही हा नाही आता डॅम ड्युटी रोज नाही आम माझी तर दररोज नाही आता माझी आठ तारखेला.
हा हा हा आठ तारखेला म्हणजे अजून खूप वेळ आहे
हा वेळ आहे म्हणजे गॅप असतो ना एक पंधरा दिवसाचा गॅप असतो
हो का म्हणजे आणि ते काम किती दिवस असतं मग असं
हे आता पावसाळा संपेपर्यंत
हो का डे डेली असतच ते काम
ह नाही आता सीझन चालू झाला तर आम्हाला ऑफिसला काम असत. आणि इकडे पण काम असतात हा म्हणजे चार महिने खूप बिझी असतात आमं शेड्यलच बिझी असत सगळ्यांं ऑफिस
मग तुम्हाला असं एक ठराविक टायमिंग असतं की म्हणजे कधी बोलवेल त्यावेळेला जा जायला पाहिजे अस
नाही आता कसं आहे आता आपत्कालीन ड्युटीला समजा कोणी जर ज्या व्यक्तीचा आता आज ड्युटी तो व्यक्ती जर पॉसिबल नसेल त्याला काही त्याच्या घरी डेथ झाली किंवा काही अस खूप अर्जंट काम आला त्याला हा त्याच्याऐवजी जो इथे अवेलेबल हे समजा अस कोणी तर त्यांनी चालला वच त्याची ड्युटी नंतर तो करेल.
हा हा तेच की
एक्सचेंज देतात नाही तर मगच हा ऍडजस्ट करून ऍडजस्ट करून
तुम्हाला एकदा बिझी शेडूल चालू झालं की
हा पाऊस जरा जोात जोरात चालू झाला डॅम पटला मग तर वेळच नाहीये मग काय आम्हाला आमची धावपळच चालते प्रत्येक पाच पाच दहा ग दहा मिनटांनी आम्हाला लेवल द्यावी लागते तिथली फ्लो फ्लो किती झालाय.
हो का
सेकंद सेकंदाचा द्यावा लागतो. म्हणे ती ड्युटी अशी आहे की तुम्हाला झोपता पण य नाही रात्रीच्या तिथे साप वगैरे सगळं काही असते वाचतच राहावं लागते.
अरे नाही पण रात्रीच तुम्हाला झोपायला वगैरे अस ठराविक टाईम असेल ना किंवा सकाळपून संध्याकाळ
नाही नाही नाही नाही डॅम ड्युटीवरर तुम्ही अस तिथं त्या दिवशी चोवीस तासाच्या तर तुम्हाला तिथं जागच राहावं लागेल.
अरे बापरे
ते हा सीझनच टप असतो आमच्यासाठी
नाही पण मग झोप नाही तर मग तुम्ही काम कसं करणार नाम तिथं पण अस
दिली जाते ना की तुम्ही बाबा आता झोप घेऊन या नंतर जॉईन व्हा परत.
हा हा म्हणजे एक एक चोवीस तासाच तुम्हाला पिरियड असतो आणि त्यानंतर तुम्ही तुम्हाला एक दिवस आराम करायचा.
ड्युटी जर विचार केली तर आठ तासाची डुटी आहे ना तर ऑलरेडी हा ऑलरेडी आम्ही दोन दोन दिवस एक दिवसाची झाली आठ ताची अजून दोन दिवस राहिल ना. दोन दिवसही सुट्टी घेतली त्यानंतर तरी आम्हाला काही कोणी काही म्हणणार नाही.
हा कारण की ते तेवढा थकवा तर जायला पाहिजे ना कारण कि तुम्ही फ्रेश झाल्याशिवाय तुम्ही तुमचं काम पण व्यवस्थित नाही हो
झोपायला पाहिजे नेमकी झोपलं नाही झाली तर मक प्रॉब्लेम येते. आमचे आमचे म्हणजे वरचे सगळे क्लास वन पर्यंतची झोपत नाही इव्हन कलेक्टर पण झोपत नाही तिकडे डॅम जर खू जास्त फ्लो असेल तर कारण की आमच्या याच्यावर सगळे आम्ही जर रिपोर्ट पाठवण ते तिकडे फायनल पकडले जाते.
हा तेच तर म्हणजे
हा कं कंटिन्युअस कॉल हा हा कंटिन्यू कॉल चालू राहते आणि गाववाल्यांना खाली कराव लागते ना पाणी सोडत अस तरर जास्त ो असेल तर त्यांना गाव खालीच करावं लागते कारण की पूर येतो ना
हा कारण की जास्तणे पाणी आणि हे झालं की म्हणजे परत तो परत तिथलं
हा हा हा हा तेच दवंडी पिटून पहिले गाव गाव खाली केला
्यस्था वगरे तु्ही कर
हा प नाही गवर्नमेंट करते ती प र व्यवस्था हा प गव्हर्नमेंट ला करावीच लागते आणि समज त्यांच काही नुकसान ण झालं त्या पुळमुळे तर त्यांना बांधूनही द्यावं लागते गव्हर्नमेंट
अच्छा हे पण असतं ह ह
हा तर ते आता आम्ही पंचनामा होतो ना आता जस आता आम्ही आम्ही तर सोडून देऊ प पण पंचनामा करून कोण करतील हे पीडब्ल्यूडी वाले जाऊन करतील
अच्ा हा हा हा
किंवा बांधकाम ज्यांच्याकडे हातात आहे ते जाऊन करतील काय झाला ब गावाचं पाहून घ्या आणि पंचनामा झाल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई दिलं रे
पण तुम्ही आता फर्स्ट टाइम जात असाल बहुतेक म्हणजे आता एक सहा महिने झाले तुमचे जॉईनिंग दोन सहा सात महिने मग तुम्ही बहुतेक फर्स्ट टाइम तुमचं हे ना अस े हा पिरियड नसेल कारण की पावसाळा आल्यावरच असतो ना हा त हॅलो हॅलो तुमचा आवाज थोडा बेगतोय हॅलो हॅलो अल हॅलो हा हॅलो तुमचा आवाज येत नाही आहे हॅलो
आवाजच
हा आतायतय आ
हा ह
अच्छा हा हा हा
ते तो कट केला मी
नाही कॉल आला की म्हणजे आपण कॉल कट कुत हा
अ कश
स्पॅम कॉल तर येतच राहतता त्यामध्ये आपला एक ऑप्शन पण असत ना म्हणजे आपण म्हणजे आपण ते घे म्हणजे सपोज आता अननोन नंबर असेल तर आपण हे करू शकतो म्हणजे मोबाईल म ऑप्शन असत की बाबा ते कॉल म्हणजे टोमॅटिकली अे कॉलर हे कॉलच होत नाहीत आपल्या असं पण असत
करताात ना कारण की एक्झाम रिलेटेड काही म अस तर मग ते येत
हा ते पण आहे ना बरोबर तुमचा आवाज परत कट झाला
तुमचा आवाज थोडा सापट पडत तथे हॅलो
हा
हा बोला ना बोला आता येतोय. हा बोला मी ऐकते आहे. हॅलो
बसेल म्हट
परत कट झाला आवाज. हॅलो
तसं म्ह जातो.
तुम्हाला रेंजर प्रॉब्लेम आहे का? थोडं तिकडे.
हा हा नेटव नेटवर्क प्रॉब्लेम असेल हा.
अच्छा. ते तुम्ही कॉल कट करू नका होई हा आता येतोय आवाज.
ह नाही नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर असू दे चॉल कॉल चालूच असू दे. एक दहा मिनटं झालं ना म्हणजे हा.
हा तेच दहा मिनिटांनी ऑटोमॅटिकच कट होतो तो.
कट होतो हा इथले बारा मिन ट चालू राहील आणि मी पुन्हा एकदा करून बघते तुम्हाला आपले बहुतेक पाच फॉल झालेले आहेत. मग मी बघते परत एकदा लावून जर लागला तर मी म्हणजे बोलू आपण परत म्हणजे त्याच्यावर.
हो ठीक आहे ना ठीक हे. मी एक एक काम करू क मी. दीपिकाशी बोलून घेऊ काय म्हणय तिचं बघून घेते.
ओके चालेल एक एकच मिनिट थांबा झालं म्हणजे कॉल आता होईल म्हणजे दहा मिनिटं होतील.
हा हा ठीक आहे ना ठीक आहे नाही मी त्याच्यासाठी विचा ल तुला तिच्याशी बोलून घेतो कार हो हो नाही त ती बोर होईल.
दहा मिनटं झालेले आहेत ह चालतं.
हा हा नाही उद्या ना उद्या ऑटोमॅटिक कट होद्या तोपर्यंत बोलाय काही हरकत नाही.
दो मिनटं फक्त नंतर काय बघू लागला तर मी लावेन कॉल ह्याच्यावर. अ नाही हा नाही तर मग मग बघते माझी अजून एक फ्रेंड आहे तिला पण करायचा हाय. म्हणजे करायचा आहे तो टास्क बघूया ती जर असली तर. एक दोन मिनिटं बोलूयात आपण आहेत मग. व्हॉट्सअपवर किंवा मेसेज असतच आपला.
हं.
बघुया म्हटलं मी लागला तर कॉल याच्यावर लावेन नाही तर मग व्हॉट्सअँपवर बोलु च आपण. हा.
व्हॉट्सअप तुम्ही कॉलही केला तर चालेल मला काही अडचण
हा त्याच्यावर पण कॉल चालेल एवढं काय विषय नाही. ते
कालेला होत त्यावर त्याच्यावर अड
हम्म हा तेच तर.
हम्म.
अ बाकी काय म्हणताय मग आणि?
बाकी त हा.
मग तुमचं ते पिरियड असतं ना ह्याचं आता डॅमडची ड्युटीची जी पिरियड. असतए ना, तर त्यावेळेला तुम्हाला स्याटरडे संडे ला सुट्टी असते का? कि म्हणजे कंटिन्यू जॉबच असतो अस-
नाही आता माझी ड्युटी आता फ्रायडे लागली होती आणि सॅटर्डे संडे पण ड्युटी येऊ शकते. डिपेंडस ऑन त्यांच्या टाइम टेबल वर आहे. कोणाच नाव आलंय. आता माझा एक सॅटरडे संडे, हा. ह तर तो टाईम आम्हाला- आम्हाला डेट ऑलरेडी आलेला आहे. सगळं टाइम टेबल आलेल आहे. त्याच्यानुसार जायच संपला विषय.
हा. अच्छा हा, म्हणजे तुम्हाला टाइम टेबल दिलं जात- रुटीन म्हणजे- त्याला अस सगळं म्हणजे, त्या त्या टायमिंगला तुम्ही जायचं.
जे जेवण तिथंच करायचं सगळं सगळं तिथंच करायचं. जे काय ते झोपणं तुम्हाला- नाही नाही नाही नाही स्वतःचा टिफिन-
अच्छा अच्छा.